ह... हा येतोय ना हो हो येतोय येतोय हम अ या... फोन मुळ एक गोष्ट चांगली झाली माहितीय तुला...
हम्म काय?
एकमेकाच्या फोन नंबर पाठवायला लागलेत...
हो हो हा बरोबर...
नाही तर... को घरातल्या माणसाचा नंबर मला बच्चूचा नंबर पाठ गुड्डूचा नंबर पाठ नाही. आणि ह्या ह्याच्यामुळे प्रत्येकाला नंबर डायल करून करून.. फोन नंबर पाठवायला लागले ही सगळ्यात सगळ्यात चांगली गोष्ट झाली... काही अस आता मला हे रेसिपीच समजलं ना माझ्या त्या डोक्यातच बसलं आता कधी... असा विषय असतो ना म्हणजे एखादी अ गोष्ट असते... पण कधीच विसरू शकत नाही काही काय घटना आपल्या आयु्यात घडतात तुला माहिती..... का नल समजा तुम्हाला असेल त्या व जय कधी पासून सांगतो तुला मी अं सत्याण्णव अठ्ठ्याण्णव सालचा तुला एक मी घटना सांगतो माझी... म्ह मला म्हणजे आता तुम्ही लहान असल्यामुळे तुम्हा नाही कधी शेअर करता आली... मला आता सांगते मी बारामतीला बीएड ला होते..
हा हा हा..
तू किती वर्षाची असशील तेव्हा सातवी आठवीला होतीस काय?
सत्याण्व अठ्ठयाण्णवला हो.. हा सातवी आठवीला हा सातवी आठवीला हम्म..
तेला होते ना बीएड ला तात्यांनीच माझा हे केलं होत.. तर तेव्हा ते पुणा युनिव्हर्सिटी होती आणि माझ एक... त मुंबई युनिव्हर्सिटी तर तिकडे त्यांनी सांगितलं ते काय मायग्रेशन काय ब... हा हा युनिव्हर्सिटी चेंज झाल्यामुळ... तर मग... त्यानी एक चार दिवसाची सुट्टी दिली होती म्हने जा आणि प्रत्येकाने ते फॉर्म भरून या... तर त्यावेेळेला काय ट्रेड नव्हती मोबाईल नव्हते... काय कॉन्टॅक्ट नाही जी पे नाय आणि फी पे नाय काहीच नाय... अ मोबाईल हातात बस दुनयेची खरेदी करू तेव्हा कुठे काय अ... तर मग मी मुंबईला जाताना मला ना तिकडे गेली कॉलेजला मला चप्पल नव्हते.. त्या वेळेला मुंबईच तिकीट तीस रुपये होत तीस काय एक एक... तीस रुपे हा तर मा... तुझ्यासोबतस आता मुंबई त्या याळेला भारीच कठीण वाटायचं ना... त म्हणजे एकटीला जाणा मग सोबत मंगेश ला घेतला... मग त्याचे एक... एकतीस अ दूने म म्हणजे बासष्ट झाले जाण जाऊन येऊन माझे बासष्ट... अस म्हणजे एकशे... तेवीस रूपय झाले दोेघाच हा हा एकशे चोवीस अ... त्याच्यानंतर तिथे उतरल्या तिथून ते बस... काहीतरी चार पाच चार पाच रुपय असं तिकट होत म्हणजे तिथून त्या युनिवर्सिटीपर्यंत पुन्हा युनिव्हर्सिटीत पूर्वीपासुन त्या स्टॉप पर्यंत असं काहीतरी ते होत दोघांच प्लस ज्या मुलानी ते माग्रेशन आणल होत बनवून त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला होता. का पन्नास रुपये फी घेतात बुवा तिथले लोक बोलले होते अ जे पोरांनी आणलं होत ना त्यांनी मगं ते मायग्रेशनचे पन्नास रुपये तु असं दोघांना तिकीट ला दोनशे रुपये असे किती झाले तीनशे सॉरी अडीचशे हा अडीचशे अडीचशे अ झाले अ त्याच्यानंतर जेवायला शंभर किती झाले साडेतीनशे आणि अ चप्पल साठी शंभर दीडशे असे पाचशे रुपये मला दिले हा. पैसे दिले माझ्या नवर्याने तुझ्या मामाने हा मोजून आणि मग घेऊन गेलो तिकडे मुंबईला गेलं तर तिथे माझ म्हणजे साडेबारा पावणे एक वगैरे झाला वेळ तिथे. आणि तो खूप आउटसाइड एरिया त्याच्या आजूबाजूला हॉटेल वगैरे नाय म्हणजे जेवायच झालं तर थोडंस असं चालत. थोड लाब जावं लागंत कारण तो एकदम असा हायफाय पॉश एरिया आहे तर मग एक वाजायला आला म्हणजे त्यांच ते ऑफिस बंद झालं म्हणजे आणि मग ते म्हटलं आता जेवणाची सुट्टी होईल. आता दोन नंतर तर मी म्हटलं चल बाबा आता आपल्याला आपण भूक लागले. आपण पण जेऊन येऊया दोघ जण ना मग होय एक तासाचा वेळ आहे. ना तर हा म्हणतोय काय नको कारण जर जेवायला म्हणजे एवढ्या लाब जायचं परत इकडे यायचं कारण ते खूप खूप आऊटसाईडला पण जरा आतच होत जाऊ आपण इथेच थोडासा टाइमपास करूया. म्हणजे नंबर ला होतो पुन्हा गेलो. तर पुन्हा नविन लाईन ना जो जो हा जो जो पहिला येईल तो लाईन ना आमची जवळच आलेला होता. लगेचच म्हणे नंबर लागेल लागलं का पटकन करून घेऊ मग, कशाला हा तर हा मी म्हणालो हो कारण जेऊन वेळ उशीर झाला तर परत तिथे वेळ जायला उशीर एवढ्या लांब मग म्हटलं ठीक आहे. नाही गेलो जेवायला म्हणजे काय ते देवानेच हे दिलं गेलं झालं मग तिथेच थांबलो एक तास
हम्म
बर भूक लागली एक एक रुपयाचा पेरू तर खाऊया.
हा
पेरू एक पेरू घेतला एक रुपयाचा आणि दोघांनी अर्धा अर्धा पेरू खाल्ला बसलोय तेथे, एक नंतर मग लगेच ते ऑफिस दोन ला उघडलं तर त्याने डायरेक्ट तिथे दोनशे रुपये घेतला दोनशे काय अडीशे म्हणजे ज्यांनी पन्नास रुपये सांगितले होते घेतात तर त्या हिशोबाने मला दिलेले होते दोनशे का अडीचशे अडीचशे मला दोनशे एक्स्ट्रा गेले दोनशे म्हणजे जे पन्नास आपल बजेट माझा किती होता पन्नास रुपयाचा पण तिथे हा एक्स्ट्रा गेले दोनशे आणि म्हणे मायग्रेशन आता तुला सांगू माझा चेहरा पांढरा फट हो काय कारण जेवाय तर बाकी पण जायचे वांदे पुन्हा रिटन प्रवासाचे वांदे मग ते भरलाय आणि ते लोक म्हटले काय ते बँकेच्या डी डी वगैरे काढा. डायरेक्ट फी नाही घेते जायचं तेथे त्यांचीच बँक असते. ते त्या बँकेत फॉर्म भरायचा डीडी काढायचा ते डीडी त्यांना तिथे ती अ स्लीप आणून द्यायची मग आपल्याला तो देणार ते मग ते घेतलं. बाहेर मग पैसे मोजले तर मोजून काहीतरी सत्याशी अठ्ठ्याशी रुपये जवळ होते. आता हा मोजून तेवढेच होते, शंभर रुपये पण पूर्ण नव्हते. तर मग आता जेवण तर झालं बाजूलाची आय यायचे वांधे ना चप्पल पण सोडूनच दे मग तिथून त्या तिथून परत तसच गेलो तिथे त्या सायनला आलो तिथे सायन म्हणजे अस. तो एक स्टॉफ होता सायन हॉस्पिटलच्या इथे तर कोकणात जाणाऱ्या सगळ्या गाड्या तिथे थांबतात. म्हणजे आपल्याला स्पेशल त्या त्या प म्हणजे दादर म्हण परेल म्हण अशा इथे जायला गरज नव्हती. सगळ्या गाड्या ज्यया तिथून बाहेर पडणार तर सगळ्या गाड्या थांबत होता कोकणात येणाऱ्या सळ्या गाड्या ते थांबायच मग आम्ही तिथेच येऊन थांबलो का मग तिथे ते काहीतरी गेले, आणि म अ पुन्हा म्हणजे मग हा रात्रीच इकड डायरेकट या इकडं गाडी डी ना म्हणजे कोलाड मार्गे जायचं आता तिथून पुन्हा इकडे यायला. पुन्हा रात्रीचे पैसे पाहिजे ना मग म्हटलं आता काय पर्यास नाही जेवण बिऊन ठेवलं ते बाजूला आणि मग तिथे आल आणि तिथून मग असं ठरवलं का कारण इकडे डायरेक्ट यायला गाडी नाही ना मग काही शिवाय नातेवाईक नाही काही नाही मग तिथून अ बसलो आम्हाला काहीतरी चिपळून काहीतरी अशी गाडी मिळाली. मग त्या गाडीने आणि मग तिथून असं ठरवलं का समजा जर कोलाडला आलं तर कोलाडवरून इकडे दहा किलोमीटर यायचं तर को तिकीटला पैसे पाहिजे ना चार हजार रुपये काहीतरी त्या ववेळेला होत तीन तन मग ते दहा रुपये बाजूला काढले. म्हणजे सम ज गाडी नसेलच एखादे कोण पॅसेंजर भेटत ते त्यांच्यासोबत रिक्षा वगैरे करता आली तर थोडे म्हणून चार चारच रुपय असे आणि वर काहीत दोन रुपये एक्स्ट्रा काढलेे दहा रुपयेजू ला काढल त्या पण आता जवळ राहिले किती माहिती चार रुपये शिल्लक राहिली.
अरे बापरे.
ह फक्तणे ते दहा रुये बाजूलाकडून चार रुपये शिले म्हणजे तिकीट काढलं आम्ही त्या बसलो तिकीट काढलं तिकीट काढून कोलाडला उतरलं. आणि म्हणजे कोलाडला येईपर्यंतचे ते दहा रुप अजून एक्ट्रा बाजूला काढले आणि बघित तरव चार रुपये शिल्क रातात मग तिथून तिथं रामवाडी म्हणून एक नाका आहे. तिथे सगळ्या गाड्या थांबतात जेवायला. आता आम्ही काय जेवणार घंटा पैसे नाही जेवाला त मग खूपच हे झालं म्हणजे अ रडकुंडी जी आला. काही गेलेल पाचच्या गाडीला दिवस भर उपशी मग म्हटलं जा आता चार रुपये आहेत ना. निदान काहीतरी तर तिथे एक काकडीवाला आला तर त्याला म्हटलं आण काकडी तर म्हणे दोन रुपये काकडी तर म्हल जाऊ्या एक एकच घेतच अर्धा अर्धा खाऊ ना काकडी. मग मोठी काकडी होती म्हणजे आता कशा दहा दहा रुपये लेगतात तशी ती त्यावेेळेला दोन रुपये काकडी होती. एके का मग ती काकडी घेतली पुन्हा ती अर्धी अर्धी काकडी खाल्ली आम्ही
हम्म.
अ नाही म्हणजे हेच होत नाही. परत म्हटलं जाऊ दे एक रुपया ना एक रुपयाचे घे म्हटलं आता शेंगदाणेवाला आला होता. शेंगदाणे तरी घे शेंगदाणे घेतले. तिथून मग रात्री दहा वाजता कोलडला आलो आणि मग ते्व्हा फोन पण नाही ना म्हणजे, लँडलाईन पण नाही काहीच नव्हतं, हा कुठे हे करणार मग तिथून मग कोलाडला आलो. कोललाड वून मग मिळाली एसटी ती शेवटची होती, काहीतरी एसटी तर ती मिळाली आणि मग कॉलनी द्यायला खूप रात्र झाली समजा आणि मग तोच, एक रुपया तेवढा आमच्याकडे बॅलन्स होता. राहिला घरी येईपर्यंत म्हणजे, चार होते त्यातले तीन रुपये संपवले ना! दोन रुपयाची काकडी हा आणि हा मग एक रुपया शिल्लक राहिला.
हा हा हा.
घरी आल्याच्या नंतर नवरोबाची अशी काय वरात काढली मी, हा म्हटलं इथून पुढे कुठे प्रवाला जाताना शे दोनशे एट्रा देत जा ते जर परत राहिले तर तुम्हाला परत आणून देइन, पण जर म्हटलं अशी जर कुठे अडकले तर काय करणार म्हट ल कसा प्रसंग जेवायच सोडं चप्ल सोड मी दिले होते आता तिथे लागले एक्ट्रा मढ़े देताना एवढ्या लांब जात हो घरात थोडेफार जास्त देत जा ना आणि तेव्हापसून माझ्याच मनाला मी अस काना खडा लावला कुठेही घरातून बाहेर पडताना, जवळचे पैसे पहिले पर्स मधे एक्स्ट्राचे घेऊन ठेवायचे.
घेऊण ठयच.
ह एक्स्ट्राचे मध्ये हजार असो पाचशे किती असो आपला जेवढं बघायच वेळ आपण कुठे चाललो. तिथे किती गरज आहे. य ते थोडे से तरी आपली त्याला काय बोलतो काय काय त मंने आपली पुंजी असते. ती जवळ ठेवायची आणि बाहेर पडायचं ह्या म्हणजे, तो म्हणजे तो बोलतात ना तुला काय सांग माझा प्रसंग माझ्या, कोणता प्रंग आणि त्या प्रसंगातून मी ते एक शीख घेत घेतली माझ्या चांगलं चांग कान पिला स्वतःचा स्वतः इथून पुढे नवऱ्यावर अवलं अवलबुन रायच नाही आणि त्यांच्या प्रश् आपलं आपण काहीतरी हात पाय हलवाच. जे स्वतः ची कही तरी कमाई जवळ ठेवायची ठेवा पासून खरी बोल मी त्या यायला लागले. काय तर अजूनही मी कुठेही जाऊ दे! प्रवासाला माझे माझे जवळचे स्वतःचे असे पैसे ते घेऊनच जाते आता. त्यावेेला आता तर आहेत फोन आहे जीपे सगळं पण तेव्हा काही नव्हतं मी काय केलं असतं. हम् उपयोग झाला. च माझी आठवण शेअर करून मला बरं वाटलं तुझ्याशी ठेव त्या आता मी.